हॅलो. तुझ म लिहून किती झालंय?
लिहून?
हा!
कोणतं?
कुठलं पण आता जे राहिलं होतं. ना त्याच्यापैकी असाइनमेंट? मायक्रो टेकिंग सेमिनार.
अ चाईल्ड चाइल्ड नाही कम्युनि असाइन्मेंट राहिलेत.
आणि हे झालं सर्व केस स्टडी वगैरे.
हो त्यातले माझे किती तीन झालेत.
ह एक राहिलाय फक्त.
हम्म.
हम् तू डीएम लिहिलास कि नाही?
हो डीएम लिहिला. तुझ सगळ झाल?
द कम्युनिटी एक राहिल सेमीनार अ बघू आता ग्रुप वर सांगत पण नाही कोणाकोणाला काय हाय काय. फक्त तेजस आणि कोणी सांगितलं कोणीतरी सांगितलं स्वीतीने वाट सांगितलं.
आणि मला मलेरिया होता.
हां तुम् एक म्हणजे तीन असे होते. सांगितले रे बाकीचे आता बघायला लागतील, त्यातलं कोणतं नसेल तर मरू दे, तुमच्यातल च लिहून टाकीन परत
आता सेम डिसीज कंडिशन लिहायच्या दोन त्या पण
हम्म.
तुम्हाला एक लिहायचे तसे मला दोन लिहायचे त्यात.
कोणते हपेटित कोणता होता तुला?
आ?
तो कोणता होता?
मला वेक्टरबॉ्ड डिसज आणि एक लेपरसी होता. लेपरसीचा लिवून ठेवला. विक्टर बॉनडस. त्यामध्ये दोन लिंहायचे होते कोणते पण.
हठी
सेम लेवन का उ उपयोग नाही.
हम्म हम्म त्या ए ए ए आपल्या कम्युनिटी मॅडम तीक त्या दुसरं कॉलेज जातील.
काय माहित कसं काय करत, अरे तिच्याकडे तर भरपूर सब्जेक्ट दिलेत, आता दुसऱ्या कॉलेजला जाऊन कसं चालेल तिला. बोजा विस्तर सर्व. किती सब्जेक्ट दिलेत. कम्युनिटी परत काय एज्युकेशनल टेक्नॉलॉजी.
हो.
त्याचेच दोन दोन सेमिनार. शिकवायचा पत्ता नाही अजून त्यांचा जगय काय जांभळ वगैरे आहेत की नाही तुमच्याकडे
जांभळ कुठं काय रावत गेलेलं आहे गाव तशी आहेत जांभळ ह नाहीय कुठे सकाळचा लेट उठतोय सर्व दिवसभर ते घरातच संध्याकाळी चार वाज खेळायला
हां पहिलं पाहिजे
ह सकाळी लवकर उठलो तर जाऊ शकतो संध्याकाळचं नाहीय
थोडा लवकर उठलो
हम्म हॅलो आवाज जरा ये होतय
हा येतंय
हा हा आता येतोय
आत काय तच काय डाटा चालतो बरोबर एक कॉलचा काही विषय हो तो काय समजत नाही जेवण वगैरे झालं का
जेवण ती साडेबाराला काहीतरी चपाती भाकरी खाल्ली
कशाला खातोत तीन चार वाजता
हो
भूक लागल तेंव्हा
हम्म मग तुझा झाला का नाश्ता
माझा पण माझ बारा वाजता झाले ते बाराला झालं. करून.
हम्म.
आणि नंतर जे मोबाईल घेऊन बसलेलो, दीड वाजेपर्यंत. नंतर तुला कॉल केला.
हम्.
काय रील्स रील्स आयला आईला असं वाटतं इन्स्टा डिलीट करावं पण मधी मधी इन्स्टाशिवाय सुचत नाही मग काय.
इ इन्स्टा डिलीट केलं मग युट्यूब वर जातो र.
हम्म.
युट्यूबचं काय करतात समजत नाही. नंतर ये अं काय बोलताय?
मी मगाशी इंस्टा कांटाळाला तर युट्यूब शॉट्स बघितलो. त्यावर हेे त्याच्यावर त्याच्यामुळ अनिरुद्ध बाबा.
हा येला.
त्याच्याच
युद्ध.
सगळे मुमेंट दाखवते टॉप टेन मुव ह्याला रोष त्याचे भक्तण भारी आहेत.
तो पण मजा घेतो त्याजा जास्त कोण हे म्हणजे, त्या राग नाही म्हणत. हम. मग तुमच्याकडे काय जांभळ जांभळं करवंद काय.
कालच गेलं जांभळे आणाय. इथं जवळचाय आमच्या इथे जरा खाली. पाच दहा मिन पाच मिनटं. तर खाली. जाया लागत तिथं. ती खाली जमनीवरती डोंगळी होती. ते लाल कलरची असतात ना.
हा.
होते फक्त झाड मला वाटलं झाडावर पण असतील की काय झाड जांभळं भरपूर होते वरती.
मोठी का बारकी.
काय.
जांभळं.
जांभळं होतीच म्हणजे झाड झाड होता नॉर्मली जरा आणि त्या बारीक मध्ये मध्ये जांभळ मध्ये मध्ये झाडे असे मिक्सिंग पूर्ण. पूर्ण झाडे नाहीत.
हे तर जेवढा मोठं झाड असाल तेवढी हे तेवढी मोठी जांभळं बारकी झाड असेल ते बारकी जांभळं
तर असं आहे काय
हो
हम् हम्
कुठं आम्ही माग मागच्या वर्षी गेलो हो तर रानात गेलो होतो त्या बहतेक सगळी बारकीच झाड होती त्याच्यावरती बारकीच जांभळ होती म्हणजे एकदम मोठी आहे त्याच्यावरती मोठी
झाडावररची कशी काढायची
ते काय काय तर नाय
मी तर वरती डायरेक्ट झाडावर चढलो होतो आणि वरती पिशवी घेऊन गेलो हातात भेटवते ते काढत होत जाडे जाडेच पण आणि मग फांदे हालत बसायचे अह ह
मला वाटलं वरती पण डोंगल्या असतील की काय वरती बघतो काय नाही अह. पण खाली जमीनीवर बापरे एवढे भीती वाटते ते चावतात लगेच ते
हम्म
दहा दे लगेच झाड येत काल पण आणलं, खेळलं मी रेल्वे स्टेशनला. काकांना सोडायला
आ
त्या खेळात फेऱ्या होत भरपूर होणारेत ह
ह्याला सोड, त्याला सोड, परवा पण आलो असतो खेळात.
हा
जर मुलगा आहे ना तो लोट्यात जातो. से सेकंड शिफ्ट. कठला जात होता मग पप्पा त्याच्यासोबत गेले मग माझं जाणं वाचलं हे उन्हात एवढ्या
हो
तो पण भारी एकदम पॅक होऊन जातो खतरनाक ह हेल्मेट परत मास्क बिस लावणार, ग्लोवज हातात, फुल शर्ट
आज काय ऊन नाही म्हणा काल ऊन होता
हम्म काल बाप रे काय ऊन होता, कडकडीत एकदम.
आता बघतो मित्रला कॉल करून झाले का विचारतो झालं की वरती जरा
आ आला तर जाऊ, नाहीतर काय, तो पण आळशीच आहे जरा.
फार नाही एवढा
हम्म वारा हाये वरती, वरती बघा डोंगरावर, डोंगरावर कसला वारा असतो.
वर आहे वरतीही असं म्हणजे प्लेन आहे फक्त
प्लेन म्हणजे वरती डोंगरावर? पूर्ण नाही म्हणजें असं असं नाही नाही म्हणजे असं उतार आहे.
हम्म
इथे कडेला थांबलो की वारा येतो.
वरती येत असल आता एकदम पूर्ण सावली सावली झालीये.
काय भारी आहे.
हम्म
तु त जायचं तेवढं फक्त काम आहे घरी बसायच.
ह ह ह शांत एकदम.
हो
आमच्या इकडं फक्त मंदिराच इकडच वरती त सं हाय
ती उंच वारा येतो जोरात.
हम्म उंचावर काय वाटत नाही एवढं. किती ऊन असल तरी काय फरक नाही पडत.
हम्म
वारा काय चालूच असतं नुसता. हो
ते आमच्या घरच्या बाजू पण बारका झाड आहे ह्याचा.
जांभळ हं येतात त्याच्यावर पण
हम्म
भारी मग
भारताचं म्हणजे किती माहिताय. हाय मोठा आहेे तसा एवढा पण मोठा. ठा नाही
जांभळ येतात बस झाली अजून काय पाहिजे. ते रानात जाण्यापेक्षा घराजवळच.
हम्म झाली काय. झाली दहा मिनटं.
अकरा मिनटं झाली.
हम्म हॅलो
हा
मी मेसेज करतो त्यावर कॉल कर ए मित्रावर कॉल करतोय मी.
ह् चालेल आत्ता लागेल की नाही सांगता नाही येत तुला दोन कॉल लागेत जा बघतो रात्री करतो डायरेक्ट मग. सलग तीन चार तीन चार लावले तर
रात्री घालणार आहे किती राहिले आहेत तीन
थांब बघायला लागतील नाही दोनच असतील काल तेजसला एक केला तुला केला ना तो कॅन्सलच झाला तो पूर्ण मधी बघ तो कट झाला आवाज नव्हता येत